हॅलो?
हां बोला ताई, हं काय चाललंय झालं जेवण वगैरे
हो झालं बघा. तुमचं?
झालं.
आज काय उपवास हाय?
हो.
ह, ह.
तुमचाही असेलच ना?
हो. आहे की सगळ्यांचा.
हॅलो.
हो आहे सगळ्यांचं म्हणलं.
हा हा, आवाज येतोय ना?
येतोय येतोय तुमचा येतोय मला.
हं हं हो ते कसं होतं कधी कधी रेंज इश्यू येतो, नेट इशू येतो ना त्यामुळे विचारलं.
हो नाही येतंय, व्यवस्थित येतंय.
हं हं कुठून आहात तुम्ही? काही नाही बघा निवांत हाय.
हं हं. मग दुपारी आराम वगैरे नाही करत का तुम्ही?
हो आरामच काय? होय दुपारी आरामच का आता हे चालू केल्यापासून हे करायचं.
ओके.
हां दुपारीच वेळ मिळतंय ना आपल्याला हे करायला मग ते उगीच दिवसभर मग फोन घेऊन बसले, हे झालं असं वगैरे हो यांना, दुपारी रा तरी आता दुपार नंतर काय सातपर्यंत काय काम नसतंय सोडा.
हम्म आणि आता आज तर काय उ पवासच आहे म्हंटल्यावरती ऐन जेवायच्या वेळी पंधरा एक मिनिटं. मग करणार ना, ते वरईच भात वगैरे.
तेच की.
हं हं.
हम्म.
तेवढाच थोडास आराम.
कुठलं घ्या, जेवण बरं खर ते उपवास नको.
हा तसं चार चार आयटम करावे लागतात.
होयच की, त्याच्यापेक्षा जेवण केलेलं बरं असतंय ते.
हम्म.
परत आणि कोण नाही करत उपवास, त्यांच्यासाठी आणि वेगळं जेवण बनवायचं.
अरे देवा, हा हा हा ते एक होतंच.
त्यांच्यासाठी वेगळं, उपवासाचं वेगळं.
होय आणि एकच खात नाहीत, कायतर दोन प्रकारचं लाग ते सांडगं वेगळं, खिचडी वेगळी आणि काय वेगळं‌.
अरे
आमच्यात नमुनं असत्यात लय.
कोणाला काय आवडतंय ते करून द्यायचं.
हम्म, एकत्र कुटुंब आहे का तुमचं?
होय होय एकत्रच हाय.
हम्म हं.
हम्म.
मग तर तेच स्वयंपाक केलेला परवडतो, जेवण केलेलं.
तेच की दहा माणसं आम्ही घरात.
अरे बघ, मग ते जेवण केलेलंच परवडत असल तुम्हाला.
हां तेच काी म्हणूनच.
कालवण भाकरी भातदाळ झालं संपला विषय तेच परवडतं.
हा... तुम्ही कोणता गावचाय.
आम्ही पुण्यातलेच प्रॉपर सासर माहेर सगळं पुण्यातच
होय काय चांगलंय की मग जॉब करता काय तुम्ही मग
हो....
हा हा
मुलं काय गेली शाळे मध्ये
आवो नाय शनिवार आले की जाऊन सकाळची शाळा असते.
हा हा
हम तुमची तुमच्याकडे सुट्टी असते ना
हो आम्हाला आज सुट्टीच आषाढीची पण आहे आणि मग शनिवारी तर असतेच ह.
के हा माझा पण तिथं भाऊ राहतो ना
हम हम..
त्यामुळे आम्ही पण येतंय तिकडं कधी तरी सुट्टीला असं.
हम हम हम हम
हम.
पण ते कात्रज आणि धूमकवडी माझ्यापासून बरच लांब आहे आहो
हा हा
म्हणजे बाय बस बसने जायचं म्हटलं तर एक दीड तास लागल.
मी तुम्हालाच कॉल कॉलवर बोललो काय आपण मगाशी.
हो....
तुम्हालाच परत झाला होय
हो....
मला वाटलं काय दुसऱ्यांना असल्यासारखं झालं मला पण लक्षात आलं नाही लवकर असं झालं होय.
नाही ठीक आहे काय प्रॉब्लेम नाय तस ऐकला पाच केले तरी चालतात.
चालते सोडा
हम
तेच मला आत्ता लक्षात आलं
हम मी म्हटले ते कात्रज धनकवडी लांब त्याच्यावरनं
तेच हा हा
हम...
हा....
वा आई वडील कुठे असतात तुमचे
आमचे निपपाणी जवळ गावआहे कुर्ली म्हणून तिथं असतात.
हा हा मला वाटतं ते पण एक ताई त्या वर्षा गोष्टी
हा हा हा ती माझी वहिणी
हो का.
हा तुम्ही टाका पिंपरी चिंचवड
हो त्यांनीच नंबर दिला ना तुम्हाला
हो हो होय दिलाय पण ते काय लयी जण झालेत ना. त्या मुळ नेमकं काय असं लक्षात येत नाही कारण नाव वगैरे सेव केलेलं नाही ना. को कोणाच सेव करायचं असं होते हा त्याना
मी आहे ना मला पण जेवा ते कॉल फोन फ्रेंडस च आलं ना मी ग्रुप पुर्ण आहे ना बघितलं. जवळपास सात आठ जणींना मेसेज केले. मला असा असा टास्क आलेला आहे मग कॉल करू का म वर्षात ताई म्हटल्या करा आणि काल करत होते त्यांना पण त्यांचे एकश्याऐंशी मिनिट
झाले झाले होय मला पण म्हणली ती. मी पण केला नाही मग तिला.
हम् मग मला मग म्हटलं मी तुम्हाला नंबर देते तुम्ही करा. त्यांना कॉल मग त्यांनी तुम्हाला नंबर दिला.
हो होय.
हम्म.
का मला परवा दिवशीच दिलेली वाटतं तुम्ही बघितला नाही खूप वेळ.
हा आवो तेच ऑपरेशन मुळ ना जास्त च झोपूनच असते ना मी त्यामुळे.
आणि काय एक एक एक जण कसं म्हणजे असतात चांगलं बोलतात आणि एक एक जण असं म्हणजे उगीच हे होते ना.
आवो ते मेसेज वरती पण एक एक जण आपण म्हटलं ना मी पण कार्यवर काम करत तें तर म्हणतात हा मग.
हम् सगळ बोलतच नाही.
हा मग म्हटलं मग मग सांगावायचं. हा प असं असं आहे तर मग मला नाही आलेला तो टास्क आणि असं काही नाही की आल तुम्हाला आलाय म्हणजे तुम्ही कोणालाही कॉल केला तर चालेल ज्याला आलाय त्यालाच करायला लागतो अरे भाई हे नीट पण सांगू शकता ना तुम्ही.
हो मला पण एका लेडीने तसच केलंय परवा होय. एक एक जण बोलतात व्यवस्थित आता काय बोल त्यांना पण असं का बोलतात काय कळत नाही. होय किती आता पाच दहा मिनटाचं तरी काम चांगलं बोलायचं ना.
हम्म.
काय तरीच करतात.
हो ना?
हो. झोपल्या नाही का मग तुम्ही?
नजर जफजड जफ मैत्रिण आलीये तिच्याशी बोलत होते म्हट तिला म्हटलं थांब जरा की त्या बोक्यासोबत खेळतेय. हे पहा माझ्या मुलांनी तर बोकायला काय सवय लावली अ पाय हलवत राहतात मग तो येऊन त्या हात पायाला खेळतो चावतो. माझा मोकळा दिसला की तो माझ्याकडे पण येतो.
होय काय.
मला नखं लागायची, दात लागायची खूप भीती वाटत्या.
होय मला पण भीती वाटत्या, मी कोणत्याच प्राण्याला जवळ घेत नाही. लांबनच बघायचं.
हो मी पण आधी म्हणायची बरं का याला, ते तो लांबनच गोड दिसतोय. मी नाही घेणार जवळ. पण नंतर नंतर त्याला सवय लागली, त्या अंगावरती येऊन झोपायचं. काल तर आहे ना, मी कुशीवर झोपले होते. तसाच तो झोपला अंगावरती.
हां भीतीच वाटत्या मलातर.
दादाला सांगती, दादा मम्मी आपलं चिको बग कुठं झोपलाय?
हा.
मग अंधारात पण तो झोपला होता ना, तर ती टॉर्च लावून दाखवती बघ मम्मीच्या अंगावर कसा झोपलाय चिको.
म्हणजे नखं वगैरे नाही बोचकारली की काही नाही वाटत ओ, पण ती भीती वाटते.
होय होय भीती वाटते ओ लागते ना त्यांचे धारदार असत्यात.
अं हो तरी आम्ही थोडे थोडे कापले होते बर का. कारण त्याने मला एकदम, हा मुलीनी केले होते. अ त्याने मला ना नखं मारली ना मी त्याला खाली टाकून दिला होता. मग ते मी कापली होते, थोडे थोडे नखं. आणि काय करतात पोरं मग त्याला गुंडाळतात पूर्ण. असं कशात तरी, कपड्यामध्ये आणि मग माझ्याकडे देतात. आ आता घेऊन बस तू त्याला तो वळवळ नाही करणार. तुला खूप भीती वाटते ना, मग घेऊन बस म्हणतात त्याला. मग तो वळवळ नाही करणार आणि त्यालाही माहिती आहे बरोबर झोप त कोण खेळतं, कोण झोपायचं म्हटलं की माझ्याकडे येतो. खेळायचं म्हटलं की हम्म, मग माझ्या पांघरुणावरती वगैरे बसणार किंवा माझ्या कशी येऊन झोपणार मांडीवरती? पण झो खेळत लं की मग मुलांकडे जाणार.
अं हं.
खायचं म्हटलं, की मुलीकडे जायचं. मग तिच्या मागे मागे फिरायचं.
हा त्यांचं कसं वेगळं खायचं असते का, काय घरातलंच हाय ते?
घ दूध वगैरे देतीय घरातलं आणि दोन तीन दिवसातनं वगैरे असं ते कॅट फूड असतं ना ते देतो.
हां हां हां, तेच की त्यांचं वेगळं असतं ना?
हं. ते मग नंतर ते दोन तीन दिवसातनं वगैरे ते रेग्युलर नाही देत, नाही रेग्युलरली दूधच आहे.
होय होय एकेकांना मग कसं ते सवय झाली की तेच खातात. घरातलं काही खातच नाहीत, होय होय आणि महाग असेल ना ते पण जास्त?
हां म्हणा पण ते आता हे पोरं ऐकेनात ना ओ.
होय.
त्यामुळं
चालतंय ताई हॅलो.
हां बोला की.
बोलू आपण परत, करते मी फोन एक जरा वेळात हां.
हो हो ठीक हाय चालतंय चालत.
ह.